हॅलो, हॅलो.
हॅलो, बोला.
कुठये?
काही नाही बास. इथ लग्नाला आलो होतो.
लग्नाला?
हा. लग्नाला म्हणतो, हळद हळद हळद म्हणतो आपलं हे साखरपुडा. एंगेजमेंट.
एकशे वीस रुपये आहे का तुह्याकडं?
कशाला?
एकशे तीस मला ते प्रोडक्ट येतये ते घ्यायच.
हा, ते काय भानगडे? ते मला फोन आला व्हता त्याचा वाला. ते म्हणे ते की पैसे मारायचे म्हणे त्याला, पैसे दे म्हणे. काय काय मागवल होत?
मुश टॅकचं ते वापस करणये ना पहिलं.
हं.
फेस वॉश ते.
अं पहिलं म्हणजे तुम्ही घोटाळा करू राहिले.
हा.
बाप!
आर घोटाळा घोटाळा नको करू.
घोटाळा काय? अरे ते बूस टेकच फेसवॉश घेईल ना,
हं.
त्याला पैसे लागत होते.
हं,
म त्यासाठी मला एकशे वीस रुपये कमी पडताये.
किती मागवले?
तीन.
बा! आणि पहिले तीन अजून वापस गेलेच नाही का?
पहिले कोणते? हेच मागवले ना रे.
हा का?
हा.
बर हे
कुश घेणार हे मग.
अ कोण येईल ना आता टायमात मी आता जेथुन.
हा का.
हा भाऊ आता येतो मामा येऊ राहिला तिकडून.
कोणते सक्के मामा का
हम
का ते पोरीच लगण करायचं होत ते
नाही रे. कोणत्या मुलीच
तुमची मामाची पोरगी आवडायची त्या
नही रे हा इकडे आहे रे मी आपलं. ते नहीं ते काय त्याच नाव. मळ्यात त्यांचं लग्न आहे. त्यांच्या पोराचा साखरपुडा आहे.
हा का.
ह त्या साखरपुड्याला
घरी कर घराकडे गऊ काय म्हणते
घराकडे यायचं येऊ ऊन लई हाय रे भाई मोकार.
म पैसे असेल तर देना मला एकशे वीस रुपये.
पण त्याला काहीच नाही भाई डायरेक्ट फक्त चौदा रुपये
हा भाऊ म्या मागितल्यावरच नाही राहत तुझ्याकडे नाही. तवा ते पोरीला खाऊ घालायला लई राहत तुझ्याकड.
कोणत्या.
रस पाज काई त ज्यूस पाज काई ऊर्सात ने काई गिफ्ट देते काई
नाही रे. खरच नाहीये. खरच नाहीये चौदा रुपये हाय माझ्या
आरे बा. आ
ईमानदारी मध्ये चौदा रुपये हाय अकाउंटला.
म पाहीना कोणाकड तरी मला.
चालल
म पाय भाऊ कोणाकडे तरी मला लागत होते ना कोणाकडे जाऊ आता मी पायला
साडू आलता घरी.
कधी.
दुपाराला
कधी आला होता
दुपारा.
काय आणि
चाल म्हणे गॅस गोडाऊन वर आपण गॅस घेऊन येऊ म्हणे.
अ मंग गेलेले का?
नही रे तिडं ते गॅसला किती टाईम लागतो घ्यायला.
हाभो!
गॅस घ्यायला लई टइम लागतो न तिडं!
भेटत नाही लवकर ते!
नही रे महे मामा महे काका जाईल हे आज, काका सोबतच नहीं गेलो मी.
काका जायेल आज तिढ.
मये काका ते गॅ-गॅस घ्यायला, सकाळी नऊ वाजता जायेल हे.
अजून नई आले!
दोन वाजता गाडी येणार हे म्हणी.
आर बा.
आण सकाळी नऊ वाजता कितवा नंबर होता?
हां!
नव्वदवा.
म!
नही नही भेटतो, यका दिसांत फक्त ते चारशे गॅस वाटत्यां ना!
एका दिसात.
न हा म नव्वदवा नंबर हे म्हणजे, ह वा अजून माज्या काका माग तीनशे माणसं राहील.
हा!
मंग!
तीनशे का त्यांशी.
तीनशे दहा!
बरय बॉ कॉलेजला नहीं गेली का आज?
नाही!
काहू!
शेखरा तिकडे जाईल चाळीसगावला.
हू जानू ला बी फोन केला नही.
अ!
निक्या काय, निक्याला निक्याचा मिस कॉल येल होता, त्याला वापस तो जायल होता बहुतेक.
हू!
वापस फोन केले त्याला, तं त्यान उचलले नाही.
हा का!
मला सगळ्यात मोठं दुःख हू राहिल बॉ आज जीवनातल.
कायांच!
मी ऍडमिशन घेतलं म्हणून.
बी सी एस ला!
अरे घरचे चांगली म्हणत होते रे भो माला.
काय!
घरचे म्हनी पोलीस भरती कर म्हनी.
हां...
अन् तवा तुमची ओळख नव्हती माझ्यासोबत.
हा...
मी कायग गेलं दोन, तीन दिवस पळाला तर तुमच्या अकॅडमीचा ताफा पाहून डायरेक्ट हेच म्या म्हटलं एवढी पळू राहिली पोर त्याच्यात नंबर लागला ह घरच्या सांगितलेल कॉम्पिटिशन म्हणलं त्या वरती मी नाही करीत म्हणलं, मग त्याना घेऊन दिलं बीसीएस ला ऍडमिशन.
हा...
मग काय म्या बी बी घेतलं. अशी लंकाला गेली आत काय सांगा तुला.
मामाचा फोन इवरा लागो हा..
दुसऱ्याच्या फोनवरून फोन करा आता.
प आता मलाज तिकडे जाण
कोणीकडं...
त्यांच्याकड त्यांच्याकडे.
तू हेडफोन घालून घे बोलत रहा माझ सोबत.
आता काय करा आता ब आली की किती वेळ झाला पाला पायड ह
हम्...
ह इगडे आली. आली ती इकडेच.
लग्नात काय काय होतं मग साखरपुड्यामध्येखायला.
प आज क हारी होत खाल्ला र एक मजज आतापर्यंत कोणत्या च लग्त पाहिलं नाही इतकं साखरपडत पाहिलेलं इतकं भारी जेवण.
हा हा तुमच पाहुणेचंय म्हणून सांग काय काय होतं.
अर रे म्हणजे एकदम घरच्या सारखं हणजे घरीच आपण खातो तस डायरेक्ट. बटाटायची चटणी होती एकदम भारी नाही बटर चटणी. हो उकडल बटाटायची आणि अजूनह. शिमग्याची भाजी काळी.
हम.
वरण भात.
हम...
का कडी गाजर बीट. अजून ते गुलाबजामुन.
तू म्हणला नाही मला मग मी आलो नसतो का.
अजून काय होत मठ्ठा होता एकदम भारी थंडा गार निसता.
अ..
ह झालं म्हटलं राइस जेवण. आं.
एवडच होतं का.
हा.
तू तर म्हणला नाही त्या आमच्या पाहुण्याच आहे का रावळ्याच आहे.
पाहून कायच ते मायरा कंपनीचं होतं.
एकठा गेला असनं.
नाही मामा हाय.
हा काय म्हठल मग तू बी.
मधुकर
गेला. जरा थांब.
गाडी मग काय घोडाच नेला असन तो.
चालू ठेव, चालू ठेव आताच्या टायमिंग दिसु आला का.
नाही.
नाही दिसत आहे.
नाही ना.
तीन मिनटांना बंद करून टाक.
कव शिकू नाही राहिली मग तेवड.
कवले.
हॅलो.
तर हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हं बोल ना.
ठेवतो मग, ठेवतो झाले की टाईम झाला.
दहा मिनिटं झाली तर लगे ठेवतो आ.
नाही द्यायचं आमी घरचे आवाज येतोय ऐकन.
हा आता तो काम काय झाला, आता तू काय करशील तरी.
ठेवतो आता.
माझ्या सोबत एकच मिनटं बोलेल बर का तू परवाच्या दिवशी.